हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हम्म. फोन करू राहिली ना मी
मग तो उचलता र येऊ राहिला ना.
बोला बोला बोला बोला हां सांगा ततीस थांबाण बोला माझसोबत. जेवल्या काय?
वटचंय तू
हो काय मला ही झालं जेवण. काम झाले?
हो का.
हा झालं का सुरू रिप्लेस झालं का तुमचं कार्य ॲप हॅलो
हा.
कार्या या प्रिप्रेश झालं काय
काय म्हटंला?
कार्या याप रिफ्रेश झालं काय रिफ्रेश?
नाही झालं नाही अजून
नाही काय?
आ हा.
बरं होईन मग नेटवर्क प्रॉब्लेम च्यान होत नशील हम्म नाही काय
नाही.
बरं ते मगं कर्जासाठी तुमचे डॉक्युमेंट द्या लागत होते ना आधार कार्डची झेराॅक्स, बँक पासबुकची झेराॅक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स
बरं बरं
हम्म त्याचा फोन आलाता मगाशी मले
हो काय?
हम्म.
बरं काढल्यात मी ते
बर- बर बचतचे पैसेे देऊन टाका.
हो त्याचाही फोन आलता
बरं द्या मग लगेच मिटिंग घेतात वाटतेे आज ते
बरं -बरं ठीक आहे म
ठीक आहे म ठेऊ हां त्यो पप्पाले सांग